हा हा तेच म्हंटलं त्याच्यामध्ये पण इतका वेळ जात तो नावो यूट्यूबमध्ये म्हणजे तर सगळं बारीक निरीक बघायला लागतं, आपण एखादी काही माहिती सांगतोय तर त्या माहितीचा आधी अभ्यास करायचा. त्यानंतर काय बो काय बोलायचं आहे आप- त्याला ते लिहून काढायचं, त्याचा अभ्यास करायचा, पाठ करायचं आणि मग ते बोलायचं. त्याच्यानंतर ते म्हणजे, तो व्हिडिओ एक शूट करायलाच आपल्याला दीड एक दीड तास लागून जातो.
बापरे
एवढं सगळं सेट-अप करा, सगळं करा, त्यानंतर तर मग रात्री बाळ झोपलं का, म ते व्हिडिओ एडिट करा आणि मग तो दुसऱ्या दिवशी अपलोड करा. प्रत्येक व्हिडिओ मागे मेहनताय. खूप कामे, खूप बारीक बारीक इत् क कामे येना, असं लोकांना वाटतं ही काय सारखं मोबाईल लॅपटॉप घेऊन बसलेय पण त्यामध्ये इतकं काम आहे, ते आपलं आपल्याला माहिती.
बरोबरे
काय होतं बाळ असल्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य नाही होत अवो. चोवीस तास आपण काही करत नाही करत बसू शकत. नाही
हो.
कधी म म मोबाईल बाळ घेतं, मं लॅपटॉप बघ माग तं आपण जे करू ते करायला मागतं, त्याच्यामुळे ते झोपेल त्याच वेळेत आप त्याचं सगळं आवरायला लागतं.
बरोबरे.
असंय
आणि त्याच्यात मं आपल्या ह्याच्यात मध्ये मध्ये चालूच असत्
मं आणि ते अं एडिटिंग वगैरे करताना कसं लक्ष असं ए एक श शांततेत करावं लागतं. असं मधीच कोणी डिस्टर्ब करते काय मग सगळी लिंक तुटून जाते काय. आणी युट्युबला इतके गाईड लाईन्सेत न की थोडंफार काय उन्निस- बीस झालंना त लगेच कॉपीराईट क्लेम येत- तो मग आपण एवढी मेहनत केलेली सगळी वाया जाते असं होत. खूप मेहनतीनी करावं लागतं. सबस्क्राईब करा तुम्ही मला नक्की.
हो हो करेल न हं हं वाव शिवन्या न. करेल करेल नक्की आता फोन झाला की.
कांसारख कुठं जाऊन व्हिडओ वगैरे करायला जमत नाही घरात राहून कायत्री आपलं. चाललंय कायतरी काय बाळामुळे मग जॉबला जाता येत नाई. घरीचे असंय त्याच्यामुळे मग काहीतरी बसून करायचं. हो.
लोकांना वाटतं काय दहा मिनिटाचा व्हिडिओये असं. काढला असेल पण त्याच्या मागे किती मेहनत करे.
कंदाचा रील जरी असला ना आपण पटकन स्क्रोल करून देतो पण तो एक. रील बनवण्यासाठी पण इतकी मेहनत सगळा सेटअप. सगळं आपलं स्वतःचं आवरणं सगळ्या गोष्टी करणं बाळाला सांभाळणं. म्हणजे शांततेत करणं बाळ उटेल का म- जरा जरी काही खाली वस्तू पडली आवाज आला का ते उठून बसतं त्या सगळी. का हलक्या हातानी कराव लागं-
अ हं हं हं हं.
घरात एखादा जसं काय चोर वावरतोय असं वावरून मग ते करावं लागतं आवं.
तेे ताय.
असं होतं. आणि घरच्यांना किती बोललो तरी पण त्या असं दिसण्यात येत नाही ना आपण करतोय.
हम्म् बरोबर हे. आणि काय त्याच्यात किती पाठांतर करा रोज नवीन नवीन वेगळे विषय निवडा.
अवो रोजची नवीन स्क्रिप्ट ल्यावी लागते काय लिहायचं काय करायचं. त ईतकं डोकं हँगच होतो ना. आणि आता बाळ अडीच वर्षाच झालंय तर अशी कंडिशन आहे का हातात पेन घेतलं. तरी मला पण पायजे मम्मी मला पण पायजे त्याच्यामुळे त्यांच्यापासून लप- तुमच्या काई गोष्ट्याव-
अं हं हं आणि मोबाईल वगैरे पण लगेच मागतात मुलं.
हो का. आपण काय करू ना आता तुम्हाला सांगते गमत माझी मुलगी आता अडीच तीन वर्षाचीच आहे. पण मी आता ते बोलते ना नमस्कार मैत्रिणी स्वागत करते वगैरे असं मग ती. पण त्या ट्रायपोड कधी दिला तो दिसला का त्याच्याकडे बघून नमस्कार मैत्रिणी नो मग. मी माझं स्वागत करते.
ह......
हा त्या दिवशी एक पार्सल आलं माझ. आणि अ तिने ते घेतलं. आणि घरी आली बेडवर बसली. आणि मी आणि माझ तिचे पप्पा आम्ही बाहेर बसलो होत हॉलमध्ये. आणि मग ही ना हिने ते पूर्ण पार्सल ओपन केलं जसं मी करते ना सेम तसं. सगळं ओपन वगैरे केलं. आणि मग आरशामध्ये बघून नमस्कार, मैत्रिणीनो आता मी तुम्हाला हे दाखवणार आहे आणि लगेच, मी पिशवी. पण ठेवणार आहेत, जसं आपण बोलतो करतोय. सेम, अनुकरण करतात. मुलं.
करून करतात.
इतकं लक्ष बारीक असतं. म्हणजे? हो.. म्हणजे, असं वाटत की नाही बाबा. हे मुलं खेळताय आता किंवा यांचं लक्ष. लक्ष नाही आपल्याकडे पण, तसं नाही हा. जरी ते खेळत असले ना, तरी बारीक लक्ष तरी, आपल्याकडे लक्ष असत. क काय करत. सेम... सेम... म्हणजे? त्या दिवशी ना, मी असे एकदम शॉक झाले, आणि ही जुनं पण नाही हे. आ आता दोन, तीन, दिवसाांपूर्वीची गोष्ट आहे. असं मला वाटलं, बाबर बापरे! म्हटलं किती लक्ष असतं यांच. असं.
हो....
आपल्या, मनी ध्यानी पण नाही का बाबा, हे असं करेल किंवा काय, आणि आपण क. एखादा फोटो व्हिडिओ काढायला कॅमेरा ऑन केला ना. का मग ते ल पळत राहणार.
हो.. आणि मग मला, मला ते चिड येत. ते जेव्हा ना आपलं असं मूड असतो ना, मुलांनी. छान आवरल्या फोटो काढावे, तेव्हा अजिबात पोज देणार नाही. आणि टायमिंग ला आवतर घाणसला ना की, तेव्हा.
हा... हेर बेण. वग. वगैरे लावलं असेल, तर काढून फेकून देणार. नाहीतर मग असंच काहीतरी करत बसणार.
हम्मम....
एकदम आणि अवतार गाणासला की, तेव्हा छान छान ऍक्शन देतील. काय काय करतील.
हा... हा... हा... ते... अ ज्योतिता यांनी ग्रुपवरर मेसेज टाकलाय. तुमच्यासाठी किती कॉल झाले, म्हणून
माझ्यासाठी?
त्या, ओळखीच्या आहेत का तुमच्या? अच्छा...
ओळखीच्या म्हणजे? माझ्या अशा ओळखीच्या नाहीत एकदम. माझे जे आहेत ना, ओळखीचे ज्यांनी मला सांगितलं. त्यांच्या ओळखीचे होते. ते मग त्यांना रिक्वेस्ट केली होती, म्हणून म त्यांनी.
अच्छा... मग तुम्ही आता या वर्षीच जॉईट झालात का?
हो....
अच्छा....
हम्म.... मी केव्हाची कॉल करते. सगळ्यांना, म्हणजे? माझ पाहुणे आले होते ना, तरी पण मी. साईड ला जाऊन थोडस, कॉल याला कॉल कर, त्याला कॉल कर करत, करत कस तरी. चालूय....
किती झालेत तुमच्या, बोलात.
आता, हे चौदा, पंधरा झाले.
अच्छा....
हम्म... आता परत अजून दोन करते. दोन जणांना सांगून ठेवलेय.
हा... हा... हा
म्हणजे तेवढाच पटापटा
चालेल ना.
हम्म
काय वेळ जातो आहो रात्रीचाच जरा पोरबाळा झोप लेली असतात पटकन काढता येत. पण दिवसभर ना घरातली कामं कितीही आवरत बसलो तरी आवरली जात नाही काही ना म्हणजे क भांडे घासले ना तरी एखादा कप तरी राहतोच आणि काही ना काहीतरी वरती निघतातच.
आओ आणि आता कसं आहे पावसामुळे ना सारखं मुलं पण खायला मागत ते थोडसं खाल्लं का दोन चार डीशा पडल्या थोडसं काय झालं आणि मग ते दोन दोन घास आस वाटत जाऊ दे आता दोनतीनच डीश आहे.
मग एवढं बनवा घासा करा पोरना द्या.
हम्म आणि थोड्या वेळाने म्हणता म्हणता कधी तो ढीग साचतो.
मग ते ते तेव्हाच्या तेव्हा घासलेले आवो बरं वाटतं जरा आपल्याला पण नंतर मग त्रास नाही होत ते दहा वेळा हात ओला करावा लागतो पण मग ते एकदाच कामं होतात. नाहीत तर मग एकदाच साठले का कोणी घास ला मागत नाही सगळं प्रेशर आपल्यावर येतो शेवटीला आपल्यालाच करावं लागतं.
हम्म आजत माझं कंबरच दुखलं भांडे घासून घासून.
तेवढ्या लोकांचं करायचं.
पाहुणे आले होन अचानक आले म्हणजे ठरलं त्यांचं यायचं.
बापरे एवढ्या पावसातून बरे आले आणि ते.
हम्म पाऊस केवढा नाही गाडीत आले ना मोठ्या गाडीत. त्यांना काय म तेच मग ते आणि पास किती आम्ही जवळजवळ अकरा जण होतो.
बापरे.
मग एवढ्या अकरा जणांचा स्वयंपाक. ते जेऊण
करायलाच लागतो ओ आपल्याला आता त्या दिवशी माझी सासूची आई पडली. बाथरूममध्ये अशीच आणि मग ते सासूची भाऊजाई आहे ना ती पण आजारी पडली. तिला पण एकशे चार ताप वगैरे एकाच दिवशी सगळं मग आता त्यांच्या घरात करणार कोण. माझ्या सासूचं वय पंच्याहत्तर शहात्तर त्यांना तर काही जमत नाही मग त्या पटकन धावधवत आईक डे गेल्या मग आता शेवटीला आपल्याला लाजे खातर बोलणं चालू ना आता बाबा मी डबा देते तुम्हाला, मग आता त्यांच्या घरातले पाच माणसं आमच्या घरातली चार माणसं अशे सगळ आठ दहा माणसांचं जेवण केलं आणि तिकडे नेऊन पोच केला डबा.
वई गो
मग दोन तीन दिवस आवता लागला आणि दोन टेमन आपलं सहाच्या नाशत्या पासून सगळं. ते पण पोरीला सांभाळून सासूच्या तिकडेच जाऊन बसल्या कारण का आई म्हणून म आई जवळ तिकडे मग तिकडेच गेल्या नंतर मग त्यांच्या बहिणी वगैरे आल्या तेव्हा माझा लोड कमी झाला नाहीतर मग दोन्ही टाईम स सकाळचा नाश्ता बारा वाजता लगेच जेवण संध्याकाळचं सात वाजता जेवण. पण कधी आजी कधी काही मागायचे.
हम्म आणि म्हताऱ्या माणसांचं असंच असतं लहान बाळा
मग लहान बाळासारखा आणि थंडी आता पडली तर मग भूप पण सारखी लागते ना जरा गारवा आहे तर, मग त्यांना आणि त्यांच वय किती मग आता माझ्या सासूनं- सासूबाईचं ज वय पंच्याहत्तर त्यांच्या आईच वय नव्याण्णव आहे.
बापरे नव्याण्णव.
नव्याण्णव्व वरी आहे त्यांचं.
बापरे माझ्या मम्मी पप्पा- त्याचे पण आईवडील अजून एकदम असे- म्हणजे त्यांचं पण वया अशा नव्वदच्या आसपास आहे. एकदम असं नव्वाणव पण नव्वद. आसपास आहे पण ना फिरते चालते असं म्हणणार नाही कोणी कि म-
अहो या माझ्या सासूच्या आई- पण एक गोळी अजून चालू नाही त्यांना आता त्या पडल्यात म्हणून आणि वय झालंय म्हणून जरा. ते पण स्वतः ते त्यांची ती व काठी आहे. त्या काठीने स्वतः काठी पण घ्यायला मागत नाही मी काय बोलते म्हातारी झालं का काठी- घ्यायला असे बोलतात. पण स्वतः बाथरूमला जाणार स्वतः आंघोळ करणार सगळं करणार पण आता ते, पडल्या म्हणून मग त्या दिवशी पाासून जरा बेड ला लागूनच आहेत. असं काही एवढं काय लागलं नाही आहे, पण मग त्या हिंमत नाही करत आहेत उठून बसायची घाबरून गेल्यात एकदम- पण स्वभाव एवढा कडक ना की अजूनही त्या मामीला बोलतात. मला हे नको ते तेे खायला हे नाही खाणार मी ते काय पण काय पाण्यासारखं देते मला खा- इतका स्वभाव कडक.
जुन्या लोकांचे स्वभाव च तशेच. माझ्या आजीच बाबांच पण त्यांना पण ना खायला असं एकदम चमचम- त्यांनी व्यवस्थित लाग-
चमचमीत व्यवस्थित दात नाहीत त्या कवळ्या लावल्यात. खोटेदात नाही का ती कवळी लावतात खाताना तरी पण, तेल असं चमचमीत पाहिजे असं, मुळ मुळीत जेवण नकोच अजिबात. आता पाऊस पडतोय तर लगेच विणा भजी तळ मग लगेच विणाभजी तळणार. असंय हो आणि त्या मामीला आता सून यायची वेळ आली.
हा
मग तरी ती बिचारी अजून सासूचा जाच सहण करते.
हा बाई
असं आवडलं नाही ना सगळं असं ताठे हे करून देतो. ते मलाही नको दुसरं दे
पण एवढं काय कामाचं आहे असं नाही एक इतकं पण नाही पाहिजे.
त्या मामीला हे करते आणि ती मामी करून करून आजारी पडले त्या दिवशी नेमकीे. मग आता आपल्याला जवळ आम्ही आहोत, त्याच्यामुळे मग आपल्याला भागत आहे ना बोलणं. ह बाबा आम्ही डाब्बा देतो म्हणून, ठीक आहे चला आपलं झालाय कॉल. परत करू का वाटलास तर?
हो हो चालेल एक आता एकदा मी करते एकदा तुम्ही करा.
हा ठीक चालेल.
आहे माहित आता लागतो का ते बघते मी आधी तुम्हाला एकाच दिवशी लागतो.
हा ठीक आहे बघा लागतोय का, नाही तर मग मी माझ्याकडून बघते लागतोय का? हा हा ठीक आहे.
ह